म्हणजे असं, बघ म.
हम्म.
हम्म. म तुला असं काय अनुभव मिळाला काय? अनुभवायला.
काय? होय, मला तर लय. माझा आता पहिल्या पेपरला मी अभ्यास तेन केलेला नव्हता ना. माझ्या हेचा. पेपर बी. तर माझं काय? म्हणजे अभ्यास केला नव्हता. त्यामुळे मला वाटायचंच मी हे होणार. आणि ते झालेच. आणि परत मी अभ्यास पण केला. खरं मी असं पूर्णपणे तयार होतो की. आता एवढा केला अभ्यास म्हणल्यावर होणारच होणारच. आणि जे मला विषय पाहिजे होते, ते सगळे काढले. निघलत पण.
हा म्हणजे विचार कितीये. म्हणजे पॉझिटिव्ह का विचार करायचा तर हे. प्रयत्न करायला लागतोय. त्या गोष्टीसाठी. बोलून काहीच नाय हा स्वप्नात झालं. म्हणजे एक प्रकारची इमॅजिनरी कायच उपयोग नाही त्याचं.
आता बघायचं हा. खुश व्हायचं तेवढंच. अन झालं.
विचार कशाचे करावे. ते गोष्टी लगेच घडणार असतील. किंवा म्हणजे तसं म्हणजे आपल्या शरीराबाबत असू दे, किंवा आणि चांगल्या गोष्टी असु दे, त्याच्याबाबत विचार करावा.
पाहिजेच असलेला. अन तू विचार तू करून, त्याच्याबद्दल प्रयत्न पण केलास हा, तरच त्याचा उपयोग हाय. नाय तर नुसताच विचार करून त्याचा काय हा.
सांगू, आता बघ देवाला आपण मागतो. कि देवा मला, बरं कर हे कर. म्हणजे आपण काय म्हणतो, हा देवावर सोडून देऊया. होतंय नीट. म्हणजे एक प्रकार पॉझिटिव्ह विचार झाला. म्हणजे ते होतंयच नीट. म्हणजे आपल्या शरीर त्यानं काय एक्सेप्ट केलं, हा होतंय नीट म्हणून असं. म्हणजे, देव काय करत नसतोय. हे विचार आपले, करत अस
हम्म हम्म. आपल्यातच, देव हाय थोडक्यात. ते फक्त आपल्याला, शोधायचं हाय देव.
शोधायचंय ते, हम्म.
आता कसं झाले, मानसिकता जी लोकांनी झाल्या ती बदलायला पाहिजे.
बदलाय पाहिजे होय.
ती काय जुना विचार तो चुकीचा विचार. त्या जुन्या आहेत ज्या, रीतीभाती आहेत. रीतीभाती आहेत, खरं ज्या चुकीच्या म्हणजे असं पसरल्यात
हा, ते बदलाय पाहिजे. आणि कसं आता म्हणतात का नाही, नजर लागली, नजर लागली, करणी केली तसं नसतंय. ते नसतंय, ते चुकीचं, ते विचार असतेत. त्या विचारांनी, तसं होत असते. म्हणजे वाईट होत असते.
हा हा.
आता सरांनी, असं सांगितलं भाऊ एक म्हणजे एक तुम्ही हे करा, काय म्हणा? एक्सपेरिमेंट करा. एखादा तुमचा मित्र आहे. त्या मित्राला तुम्ही अ तुम्ही चौघ जण असं म्हणजे एक मित्र आणि तुम्ही अजून चौघजण मित्र मग प्रत्येकानं काय करायचं? तो आजारी पडला पाहिजे, यानुसार तुम्ही काय केलं पाहिजे? त्याच्यावर प्रयत्न करा, म्हणजे तुम्ही विचार टाका त्याच्यावर. कसे टाकायचं की सकाळी त्याला, सकाळी त्याला भेटा सकाळी आठ नऊच्या दरम्यानं, टायमिंग ठरवा तुम्ही चौघांनी पण असं मग सकाळी तुम्ही भेटा त्याला म्हणा की तू अरे आजारी दिसतोय रे असं, कसं काय तुझं चेहरा असा आजारी वाटतोय अस झालं दुसऱ्या टाइमिंगला आकरा नाहीतर बारा वाज दुसरा मित्र म्हणणार अरे होय अरे तू म्हणजे अस आजारी वाटतोयस असं परत तिसऱ्या टाइमिंगला अस असं तुम्ही दिवसभर त्याला तसं म्हणा त्त्यो पोरगा नाय आजारी पडला तर बघा पण विचार त्याच्यावर टाकले तर तो शंभर टक्के ते अऍक्सेप्ट करतो अरे हा मी आजा
ते आता चार, पाच जण म्हणलीत त्यामुळे त्याला पण असं जरा वाटं लागते अरे स सगळी म्हणाय लागल्यात मी
तरी सो म्हणजे मी आजारी च वाटाय म हा म त्यो आजारीच पडणार म त्यान एक्सेप्ट केल त्याच्या शरीरांन त्या
असय
हम्म म्हणजे बघ विचार किती हे माणसाह पण होतय
त्यो आजारी आहे आणि ते म्हणले होय तू बरा आहेस तू बरा आहेस तू बरा पण होता
होय शंभर टक्के होतय आता म्हणलं तू छान दिसायलायस आणि असं लई जनांनी म्हण तू छान मग ते छानच दिसतय ते त्याच्या आतन असऊ वेगळीच ती ऊर्जा येत्या आनंद हा तस मग सर काय म्हणले आम्हाला आता प्रेमाबद्दलच सांगितलं सरांनी काय मग आपलं हृदय का म्हणतात की हृदया हृदयाची नातं म्हणजे प्रेम जोडलं जातं हृदयाला प्रेमाची ही दिल्या तसं का आता तुम्ही किडनीला का भावना म्हणजे एकानं काय उत्तर दिलं माहित आहे वर्गात कारण हृदय हे असते म्हणून कवळ असत ते म्हणजे हळ हळव असतय अस काय तर म्हणलं तर म्हणले बाकीची पण म्हणजे सॉरी इम्पॉर्टंट असते हृदय इम्पॉर्टंट मग सर म्हणले बाकी चे पण अवयव आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत तेना का नाय हे केलं नाही आता तु सर म्हणले आता तुम्ही तू एखाद्या पोरगीला म्हणलास की तू मी तुला किडनी पासून प्रेम करतय असं मग ते घाण वाटतना विचय वाटायला असं मग ते हा म्हणजे हृदययालाच का अशी भावना दिल्या असं सर बोललेत तो पण क्वेश्चन येतोच की हृदयालाच का? मग सर काय म्हणलेय की हा हृदयाला का दिल्या कारण हृदय आपलं म्हणजे हे हाय म्हणजे काय म्हणतात त्याला मन असं शांत ठेवते म्हणजे काय त राहायचं दिलंय सरांनी काय तर दिलंय सरांनी उत्तर पण तसं नसतंय म्हणजे आता एखाद्या व्यक्तीवर आपण प्रेम करतोय हा म्हणजे एक्झाम्पल प्रेम करतोय तर ते आपण म्हणतो मनापासून म्हणजे त्या प्रेम केल्यानंतर आपण त्यात आपण आनंदी अस आपल्याला कोणताही आजार होत नाही प्रेम केल्यानंतर कोणताही म्हणजे कोणताच आजार होत नाही पण ज्या वेळेला आपण प्रेम करत नसतो हे असण तेव्हा आपण आजारी पडतो ही होत कारण त्यात आपण खुश नसतो आपल्याला तेच त्या गोष्टी रोजच्या रोज घडत असत ते आवडत नसतच मग हा आनंद होत नाही मग प्रेम केलं होतं मग सर काय म्हणले थोडीच असं आहे की कुणाशी प्रेम करा मग स्वतःवर प्रेम करा रोज सकाळी उठलं की आरशात बघा आणि म्हणा आय लव्ह यू स्वतःला मना असं व्हायलय माझ तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणा नाही तुमचं बघ का आयुष्य तुमचं नाही हे झालं तर असं म्हणजे तुम्ही कधीच आजारी पडणार नाही असं म मग तेच मी पण म्हणतेय. आरसा माझा फुटलाय.
घ्यायचं नवीन मग.
मोबाईलवर आता म्हणणार आता मी. मोबाईलवर मी आता काय करणार? सेल्फी कॅमेरा असतो ना, त्याच्यावर म्हणा माझं तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणार मी रोज. मी छान दिसता, किती छान दिसतेस तू? असं म्हणणारं होय, असं रोज म्हणणार.
हम्म. आमचं पण आता हे द्यायचं आहे. प्रेझेंटेशन द्यायचं ह्या आठवड्यात, का पुढच आठवड्यात?
हम्म.
सगळ्या वर्गासमोर बोलायला
तुला बोलायचंय?
सगळ्यांनाच.
सगळ्याना व्हय.
प्रत्येकानें एक एकट्यानं, होय एकटा एकट्याला दहा मिनिटं बोला अजून सांगितलीये. म्हणजे आता दहा मिनिटं बोलायची सवय लागल्या सोडं मला हं.
हा आपण इंग्लिशमध्ये बोलायच का मराठीत?
ते काय सांगितलं नाही खरं, आता इंग्लिशमध्ये बोलाल.
झालं हम्म. बोल बघू.
नको इथं नाही बोलायचं.
हम्म.
हम्, आन तेे मग दहा मिनिटे बोला अजून सांगितले, एकट्यानच. इथे कस आता हिच्यामुळे सवयी लागल्यामुळं, दहा मिनिटे बोलायची. ते आता माझं किमान म्हणजे ह्यातले दहा मिनिटातले, सहा मिनिटं जरा कमी माझेच असतात. काल बसण करालोय की नाही, सहा मिनिटं माझी येत त्याच्यातले. निवांत मध्ये. सहा मिनिटांच्या वर आता आवाज येतोय माझा. ते इफेक्टिव्ह जा. होय. त्या त्यामुळे बोलायची सवय लागलीय, असं काय काय पण विषय असला तरी जरा बोलाय सवय लागल्या. हम्म हम्. आता ते द्यायचं आहे कधी आता? सोमवारी पुढच्या ह्या म्हणतायेत. तो सोमवारपासून चालू करा. कारण माझा काय शेवट नंबर आहे त्यात.
होय.
होय. त्यामुळं निवांत हाय. माझं आता पुढचा सोमवार चालू केल्यावर मग तवा कुठं माझं तिसऱ्या चौथ्या सोमवारी आणि त्या आठवड्यात नाही एक दोनदा च असते लेक्चर रे. त्या लेक्चरच्या वेळेस घेणार आहेत ते. हम्. अजून आमची लॅब ते सगळं व्हायचंय ते. तुमच्या झाले सगळ्या लॅब चालू?
हो. चालू झालंय आमच्या
म्हणजे आमचं कसं आहे? लॅब चालू झाल्या, खर आम्ही एका एका लॅब तिन्ही लॅबला पण एकाच काम करत बसतो. त्या एचडीने दिलेली पानं सपो
चांगलेय.
काय सपना झाले एकशे अठरा पानापैकी आता कुठ एकवीस वस एकवीस पंचवीस. पण झालंत होय. टाईप करायला वेळ लागतो ते समजून टाईप करायला म्हणून लई वेळ लागालाय.
हम्म.
म्हणजे आता मग कसं आहे ते सिंटेक्स आहे का तो वाचायचा म्हणजे. तू बघाय चा आणि इकडं लिहायचांय. मग ते कशासाठी वापरताय तेनी सगळं असं त्याला दिलंय तिथं मग ते सगळं वाचायचं मग. ते आम्हाला कळ की मग आम्ही लिहितोय का तर आम्ही हायचं नसतो. चालले की आम्हाला परत कोड करताना काढणार नाही ना पुढं
हं.
मग त्यामुळं आता ते सगळं बघून बघून एक सारखं घ्यां लागतय.
हम्म.
मला लई वेळ लागलाय.
हम्म हम्म हम.
नाही नुसता इकडे तिकड छापायचं असल तर मग काय पंधरा वीस मिनिटच काम. समजून घ्याला म्हणून लय वेळ लागाला. य
हम्म पाऊच या लागला मग बाहेर
व आला की आता आवाज यालाय न्हव
म्हणजे हलका का पाऊस दिसतोय.
ना ही आमच्या इथ आलाय जोरात.
हम्म तिथ अरे एक मांजर आहे एवढं कि क्यूर आहे ना म्हणजे भारी आहे लई. हो मांजरीन आहे.
हम्म मला वाटल बोका आहे.
नाही मांजरीन आहे बोका पाहिजे होता. माझं बोका तिकडे भांडतोय सगळीकडे मी तुला एक व्हिडीओ टाकते काय.
हा बघतु की.
हम्म.
हम्म हम्म.
ह.
आता आमचं पप्पा पण यालगल्यात गावाला गेलत.
होय.
होय दिल्लीला गेलतो म नाही काय.
तू जाणारचस मग.
होय आहे गेलो म्हणलं की पुढच्या हेच आहे.
हम्म मला आता मुंगूस दिसल बघ मुंगूस जायलय पुढणं आत तुम्हाला गोड खायला मिळणार?
गोडं खाला नई ते चांगल कायतर होती.
अस आता तस म्हणलं कणी ते तसच होतय ते बि चार हाय काय हे शुभ आहे पण असं काय आहे ते प्राणी आहे? प्राणी आहे त्यो त्याच काय आहे पण जाऊ द्या आपण हम्म. आता मांजराच्या मागनच गेलं तरी त्या मांजराला दिसलं नाही बघ. हायका तेच्या साईडन गेलं तर पण कळना त्याला मांजर येडं आहे खूळ आहे आमच बो का असता तर आत्ता दिसलं बघ त्याला कायतर हलताणा.
हा
गेलो उम्म हुं गायब झालं ते आता. आता नाही दिसत.
आता चांगली होतं बघ कायतर आज जेवण चांगलं असतय बघ मेसला.
आज छान असणार आहे मेसला मला जेवण म काय. हम्म चालतंय ऐक की मी आता अभ्यास करं बसणार आहे. हम्म बोलूया आपण नंतर हा ठीक आहे आपण बोलूया नंतर दो अ संध्याकाळी बोलूया.
चालते चालते ओके ओके हा हा.